आइ लो
जलग तुर्नंदनेदा
कायची झाली बाई
बिरयाणाला यााती लावलं नव्हताई आमचं काल काम भारी झालं फक्त तंबाट्याचा रप आलं ना बडात तेवढं लावला गेलं बई चार पाय घेऊनेल ते मग मी
हव का
हम्म
च लावलं काय
हा काल पाऊस उ गडल्यावर लावून त्याला मग
एकटिच आली ना
नाय ना तीन चार बाहेनल आलथा
हो का.
हा लवकर चालत ल की. एक दीड वाजता गेलो होतो आम्ही दोन वाजता समजून घ दोन ला गेलो पाचला घरी आल.
हम्.
काय रोजदन लाग ना काऊ त्या्याला.
किती गेल ती.
दोन ला ते पाच ला घरी आल मग.
मग अर्धा देन लागल मग दोन ला गेला काय तथ्यायला.
काय रोज आहे.
बुबा खात
हो ना मीच ते म्हणलं मग तुम्ही कायद्याला.
नेल दिवस नाही एक ब त तर तीण तीनशे रुपे रो चाली म आता दडशे रुपय दयला लागल तिला एकच पार काम झालं दड वाजेक.
होव का.
हम संतू अण्णा चे तेरी. मक्का टाकाय गेले अन संतुअण्णा मला काल. पैसे आणून दिले मी तुरी गाला गेल लावड लावले त पडून मल माय का पैसे. पाहिलेच नाही मटलं ठुल्या असं घरी पण ते ब्लाऊज मधत होती माया, पान लाग म आता
सांग ना तांदुळीतले
हा.
तानदोळ नाही गहू ईकलेय ते घरची बि गहूतीच पुरा सारा पटच्याच्या कालीले म्हटले बकऱ्यानी आता बकऱ्या साठी होला चूर मी काय केलं ते काल कुलू चारशे साठ रुपयाच विकले.
हा.
ते हा मग काय ते पडले. पाहिले पण मग मी आणले तरी हा.
अ मला ताण लागल फिरीश्लाणता वल्ले होऊनात ते सारी.
हा वल्ले होऊन जाते, चल ती शेजलेली असल ना रोज.
हम्म, नैन अडीश देल्वा आम अडश घेत
हो मग असं सांगाचं ना आपल्याला कायम बाय लाव हाय तूमला असो आमला आसो बल मला चांग मलते संतो अन नडीशला
आता मी आ अग तलार्ध किला अडीचशे रुपये द्याला त्याने घेऊन घ्या आपलं काही बण्या नाही त्या मला.
होव का.
हम्म.
पहा बर मग. हाला क तरी हे पाऊस पडल्यावरच लावली ना हा, मग. अडीचशे रोज आहे हे लागवडीच देत्यात तीनशे पण निंदाखुरपाचा याच अडीचशेच हे.
बीएड वर काय काय तू लागेल.
होन कुड.
कुंदडीत.
तडी तमाट यायचे ना मिरच्या आता मिरच्या उघटायच्या होत्या पण त्या बयाजू राहिल थोडासे. अ नाही कुंटल भर राहिले थोडा मीरच्या पण त्या बायायला पाऊत चालूय ना थोडाला.
हम्म. आता ती मग शेती गटाच पण आलं म्हणत्यात. ज्याच बेडवर आहे त्याला मग पैसे भेटणारए नाव द्यायच त्याच्यात.
बेडवर काय होईल? म काही नाही ना? हा का?
बाकी अद्रक बी नाही चालत. मिरच्या नाही. तंबाटे नाही.
नाही का? फक्त तुरं आणि कपाशी.
तुरं अन कपाशी, मक्का.
मंग आता? आपण तर लावेल नाही ना? मग आता कस होईल? बेड वर का? घ्या मग देवाचं नाव.
हम्म. ते ज्याचं बेडवरए त्याला तीसच बाया लागत्या जास्त नाही लागत. हं. काल येल होते साहेब. येत इथं मक्कात फोटो घेतले ना बायान.
बर. गीता बाई बेडवर ए का?
गेताबाईचं काही नाही बेडवरतीच बी ती. बेडवरच लागत त्यांना. आता ज्याचं बेडवरए येऊ शक्यतो जास्त बेडवर कोणायच नाही कपाशा कुपाशा.
नाही हो, बेडवर राहनात असेल तर काय सांगा.
गव्हाला एकच तिला बाया नाही भेटली पण टाकेलए ग्रुप वर. तिला असेल ना ग्रुप गीताबाईचा.
नाही ना. विचार जुळत नाही.
तिला मंग मी आता टाकलं ना म ग्रुपवर. आता घेती का राहायती काय माहिती.
हा. तिनं मला ग्रुपवर टाकाय सांगितलं एक आधार कार्डन ते टाकाय सांगितलं होत तिनं.
अन मग त्याला कपाशी ते लागत.
हाव का?
मानु शाळेत गेला आसल. म मई तूर मी. किती दिवसाची म, मई तूर म्हनलं किती दिवसाची निंदू राहिले मी. ते भर द्याला गेलते बिलतीला काहीच नाही.
हां. या पावसान लावलं ना ती उघडून जायचं आता ना कधी उघाड त्याला.
जऊर आता जे येइन तु मग काय कर-
हो ना. हम
ऊन पडलत मस्त.
कुणीकडून चांगलं उन पडलं. पण आमचे ते तंबाटे झालं पण त्या कुंडडीतलं तंबाटेये त ना त्याला- तंबाटे लागू राहिले. त्याला इतकं वायरस आलं. परत पोखरून गेलं, त्याला औषध माराव असं ऊन पडे नाही ना. काल सोडलं तर काल, तिकडं लावायला गेलो.
अरे देवा! आता ऊनपाड, आता उद्यापासून सांगेलए ना तुला.
हा. उद्या पासून सांगेल ए आता ऊन. दस पंधरा तीन वार ये ऊन.
ह तवर मेहनती बायाच्या निम्मं होऊन जातील. पण मग आता आस होईन, सगळच एकठी निंदायला येईन ना ग? दवा भेटायच्या नाही घेईल मी काय करु मग? बुरी सारतेय
मी म्हणते पाचशे रुपयाची कपाशीची बाटली येती. न तुम्ही दोन बाया नाही लावल्या- सहाशे रुपये लागू राहिले. तुम्ही नऊशे-
पण मग तणनाशकन मलाही फटका बसतो ना? दुसरं काही नाही.
हा तेवढं होतं, खुरत गुंड
कोरीप्याज कोड राप काळघाटाातध नावशेत मारून तुरीचं बिल त चग गेली त्या तुरी बियती एकख हो. त्याच्या तरी मारू.
तु्ही जणते तारगसोपे ना.
कारण माझ्याकडून एवढ झाकणारच नाही ना ग. खाली क त दीड वर् पशीलीरणब बिड खरीतशी हे ब डवररी गवळ बरीडक कर कपशीक ठवण काय व्हईल मग
एवढ जातणार.
मला निंदाली एवढ जा आप
नाही.
आणि आता त्या तुरीत बी म्हटलं याच्यात नाही बर चालला ना, मोठ मोठ निंदून घेतलं मोठ. कू करपतीले. पण मग मध्ये फट्टत नाहीये ना मग त्या देऊ म्हणलं तरनाशक मारू.
तुमची पूजा म्हणी काल गेलतो म्हणी. मोठलं मोठ्याला उठून टाकलं म्हणे सगळं जे तुरीतलं ति ज कन टूर झालीच नाही ना.
हम्म तेच नसल झालं अजुक रायला असन.
नाही.
हम.
झालीस नाही तूर नाही नाही गाली तीन मोठाला मोठाला उपडतीपड केली होती.
ह. त्या गेल्या, मी राहिली घरीच.
कुड गेलेया?
कोणाची तूर म्हणू राहिली तु?
पूजा ची आणि त्याची पूजा
हा त्यांना हम.
कोण ऊ शाखा ग शकालच्याछत.
हा म्हणूनच म्हटल उषा अक्काची विचुरीत गनगा बळवाहिली कस काही म्हटलं ब्या कालच्या काल नसल झाल.
हा नाही मग ते गेल मग दोघं बीनवती
हम किला भाद बुद लावले असेल.
हा.
हाव न म भी लय काम पडेल हे.
तरी इकडच आवरल म्या तुमचे भाऊ गेले न ट्रॅक्टर वर त गुड्ड्या बोला त्यांनी ते वावर जात्याच करेल. दोनही पट्ट्या दोन एक कर तोऱ्या एका दिवशी लावली होती म्या.
तुला तुरीत मारलं जाईल तिकड
हा तिकडं मारलं जाईल ते गज आवरलं मी पण मग आता हे बाकीचं.
हा यंदा लय वडा आहे आम्ही एवढा ताण नाही घेणार बाया भेटला तर बर आहे नाहीतर
सोगायला देऊन टाकायची उक्ती काही होत नाही.
हा उगती दि नाही तर मग रोजांना तीनशे साडेतीीनशे चारशे रुपये दिला तर गण बाई
साडेतीनशे राहतात तत्तुरीचा.
हा साडेतीनशे देव पुरीचा गल सावखेड्यावरची बाहिला येत्या मु त्या्या विलाच्या
हाव का?
नाही हो हे निंदा खुरपाचा अदिशशेच दिला पाहिजे रोज.
कस शेतकऱ्यांना कस कराव बाई पाशा घेऊ का बाई मालाला भाव नाही.
मालाला भाव नाही आणि तीन तीनशे रुपये रोज मजुराचं घर झालं
हाव ना या नेहमी रोजानं जाणाऱ्या बाया घाण काढतात ग
नाही हो या अशी तुळसाई त्याला बाया नाही भेटले की या बाया दिल्याचे घाण काढतात. तीनशे रुपये रोज वाढून गेला की तेच करतं पडी.
या निर्मला बाईच्या सुना ती तशाच करतात तीनशे रुपये घेऊन राहिल्या त्या. हां मला अडीशे आता आपल्याला घर ठ ठिक आहे बनवून गलं मग तर काय म्हणती मुलं ज लगन चार वाजेला जाणतं आचं.
हां
मग काही पन्नास रुपया साठी कुठे बारकाई पाव म्हटले. काय म्हणलं नाही मग.
नाही पण अडीचशे बी चांगला त्याला ना तुम चार वाजताच झालती का अद्रक.
तये कॉल किती राहिलेत अजून? हो का
मी अशी वावरात पळाले केले उंच होतील ना मग ते.
पण हे सोमवार लोकच कम्प्लीट करायला सांगितले होते ना.
राहिले मग लावला आता रिकापन आहे तर लावून पहाव झाले तर झालं झालं
जरी जाण तसां मग सोमवारपर्यंत सांगल मग त्याच्या दुसरे पुन येईलेत मी. ते तीन पूर्ण केले कालचे पुन्हा मला तीन तास्क आलते.
होव का
पण पेमेंट काय झालं नाही आजूक.
मग हेच कम्प्लीट नाही झालं तर बाकी काय येईल मला.
हम्म
मागचं बी माजुरच राहिली ते बी नाय व्हयना ओ ताई.
मी होते.
ते होईना तू राहिले पाठीमागचा राहील नाही नाही हे करून घ्याव मी कट करून परत लावत तुम्हाला दहा मिनटं झाले.
हाव हाव